हॅलो.
येतोय आवाज.
होय येतोय आता. बोला ना.
आवाजचं येत नव्हता मला.
हा हा, माझं नेटवर्क प्रॉब्लेम होतं.
अच्छा आता पावसामुळे खूपच नेटवर्क प्रॉब्लेम येतोय का.
हो.
होना.
मग बाकी तुम्हांला एकच बाळ आहे का?
हो एकच बाळये.
हम् हम.
हम्म. बाकी तुमचे किती कॉलेजचे, किती इयर बाकीय अजून.
म मा दोन वर्षाच असते हे, माझं आत्ताच फर्स्ट इयरचाय.
अच्छा.
हम्म. तुमचं ग्रॅज्युएशन काय झालंय.
माझी बी एस सी झालीये, ग्रॅज्युएशन कंप्लिट ये.
हम्म हम्
आधी मी पण स्कूलमध्ये जॉब करायची, आता सध्या बाळामुळे घरी आहे.
हम्म हम् हम्म
छोट्या बाळांना होती ना, नर्सरी, एल. केे. जी, यु. के. जी. प्रिसस्कूलला टीचिंग, टीचिंग केलंय मी दोन वर्ष.
हम्म हम्म. मग एकादशीचं वगैरे काय विशेष?
एकादशीच, एकादशीच काय विशेष?
रेसिपी वगैरे सांगा एखादी,
हो.
म्हणजे जे बनवता येईल आम्हाले.
हो. काही स्पेशल तर नसतच ना, उपवासाच आपण खिचडी बनवतो, किंवा शाबुदाना वडा बनवतो तेच असत ना स्पेशलि आपण उपवासाच एखकादशीचत काही बनू शकत नाही दुसर. तुमच्याकडे आहे की काही? मी बनवते,
डोसे वगैरे बनवत्या.
काय सांगता, कसले? कसले डोसे बनवतात?
म्हणजे आपलं हे असते ना, शाबुदाणा आणि भगर. ते दोन्ही मिक्स. करून अ मिक्सर मधून काढायचे, बारीक असे. त्याच्यात दही वगैरे टाकायचं, ओवा, जिरं. आणि ते असं त्याच. पातळ असं वाटण बनवायचं आपल्या हेच्या वाणी, आणि त्याच्यात दही टाकून थोडस म्हणजे. पातळच होते ना मंग ते?
हो हो.
आणि मग ताव्यावर टाकायचं डोस्याच्या. आणि त्याच्यासोबत, आलूची चटणी वगैरे नाही.. तर मग आपण नारळाची ओल्या, तर.. शेंगदाण्याची आमटी.
हो..
हम म्हणजे ते घुसळ, ते खाऊ खाऊ म्हणजे तेच तेच खाऊ खाऊ, बोर नाही होत ना?
हो हो.
हम्म, नवीन काहीतरी.
आणि तुम्ही बोलला ओवा, ओवा चालतो उपवासा मध्ये?
हो चालतो, म्हणजे बऱ्यापैकी खातात बरं आमच्या इकडे.
हो का आमच्याकडे ओवा नाही, जिरे खातात पण, ओवा नाही खाता आमच्याकडे. आणि उपवासाला हं. अं त्याच्यानंतर आमच्या कडे भेंडी पण खातात.
भेंडी?
हो भेंडी पण चालते उपवासात, हे अ आपलं येचे असतात ना ते, नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास असत ना. त्यामध्ये आमच्याकडे भेंडी खाता, त्यानंतर डांगरची भाजी खाता.
हम्म हम्, डांगर म्हणजे काय?
हं ते नाही का दुधी भोपळा असतो.
हां हां.
म्हणजे आपला दुधी भोपळा असतो ना, त्या टाईप मध्येच असतं एक. आणि बटाटा तर चालतोच ऑलमोस्ट. हॅलो. तुमचा आवाज नाही येतेय. हॅलो, आवाज नाही येते तुमचा. हां आवाज ब्रेक होतोय. हो आता येतोय. तेज्यातनच
च्याकडे गौरी वगैरे असतात का मग?
काय असतात?
गौरी गणपती?
हो हो असतात ना. गौरी गणपती असतात, त्यानंतर नऊ दिवसची देवी असते.
तुम्ही जरा रेंजमध्ये येतात का?
नव्हता. आता काय
हो येतोय आवाज. क्लिअर येतो, पण मध्ये मध्ये ब्रेक होतो तुमचा आवाज.
हं हं ते नेटवर्क प्रॉब्लेम होताय.
हम्म पावसामुळे आता पाऊस जरा जास्त चाललाय ना.
हं हं तुमच्या तिकडे खूप पण हाय का? आम्हाला तर पाऊसच नाही.
नाही आमच्याकडे खूप पाऊस आहे. हो आमच्याकडे तर जवळपास पंधरा दिवसापासनं कंटिन्यू पाऊस चालू हाय.
अरे बापरे आमच्या इकडे पाऊसच नाहीये. परेशान आहेत सर्व, म्हणजे थोडा झाला मध्ये
हं अच्छा.
आणि आता पाऊसच नाहीये. हिरीला वगैरेही पाणी नाही आले काहीसना.
हो का. आमच्याकडे तर खूप कंटिन्यू रोज सकाळ संध्याकाळ पाऊस चालू असतो.
हं हं मग तुमच्या तिकडं नदी वगैरे काय आहे का जवळपास?
अं हम्म. नदी वगैरे नाही, पण असे विहिर वगैरे आहे धरण धरण असतात ना ते भरले पूरणे.
हम्म हम्म.
बाकी, मग तुमच्याकडे पाणी वगैरे आहे की नाही अजून?
अं थोडा वगैरे झाला होता मागे आता दोन चार दिवस झाले तर नाहीये पाऊस.
अच्छा.
खूप प्र कमी प्रमाणात पाऊस पडला आहे म्हणजे यावर्षी.
हो हो, आमच्याकडे तर खूप पाऊस आहे.
हम्म हम्म.
हम्म.
कोणत्या ह्याच्यात येता, म्हणजे तुम्ही?
अमि नासिक, निफाड.
नाशिक हम्म हम्म.
तुम्ही?
आम्ही वाशीम.
अच्छा!
हम् तिकडलं काय असं प्रसिद्ध? नाशिकले,
हम्म. तुम्ही तुम्ही कुठे बोलला? तुम्ही कुठले?
वाशिम.
वाशिम का?
हम्म अ अकोला जिल्हा.
अकोला अच्छा.
हम्म.
हं. बाकी तुमच्याकडे मग कसं असं, पाऊस नेहमी कमी असतो की आत्ता कमी.
नाही, या वर्षी कमी आहे.
अच्छा मग पाऊस वगैरे भरपूर असतो का? प्रत्येक वर्षी पाणी वगैरे?
हो हो असते बऱ्यापैकी.
अच्छा आमच्याकडे दरवर्षी खूप पाऊस असतो.
हम्म हम्म.
हम् तुमच्याकडे काय असतं? तिकडे काही स्पेशल?
इकडं स्पेशल वगैरे असं तर काही नसतं.
हम्म.
बस हेच आपलं.
अच्छा!
हम्म.
कधी इकडे येत असेल ना? त्रंबकेश्वर वगैरे कधी इकडे रुटीन असतो की नाही.
अ काही फिरलो नाही आम्ही.
अच्छा!
हम्म तुम्ही गेला असाल ना? ते त्र्यंबकेश्वर महादेव.
हो हो हो गेले ना.
हम्म हम् छान आहे का बघाय सारखं.
हो खूप छान आहे देवस्थान आहे, खूप छान आहे तिथे बघण्यासारखं आणि उन्हाळ्या पेक्षा म्हणजे पावसाळ्यामध्ये ना, खूप छान असतं तेथे.
हम्म हम्म.
हम्म हम्म पाऊस पडलेला असतो. हम्म हिरवे वातावरण.
नदी वगैरे आहे का?
अ कुठे? त्र्यंबकेश्वर मध्ये का?
हम्म.
हो नदी तर आहेच, पण इथे देवाचं स्थान आहे ना मोठं महादेवाच खूप खूप मोठे मंदिर आणि एक प्रसिद्ध आहे.
हं हं.
हं.
अच्छा.
तुमच्याकडे आहे जवळ कुठे देवस्थान मोठे?
हम्म आमच्याकडे काही नाही लोणी लोणार वगैरे पाहयसारखं आहे मस्त.
अच्छा.
हं. हं बाकी जवळपास तर शेगाव.
हो तुमच्याकडे शेगाव शेगाव पण खूप प्रसिद्ध आहे ना?
हो खूप भारी म्हणजे एकदम वातावरण फ्रेश.
तुम्ही जात असेल ना नेहमी?
हो आम्ही जातो वर्षातून एकदा दोनदा तर होतेच होतंय.
अच्छा
ह खूप एकदम स्वच्छता अशी पूर्ण, खूप भारी वाटतय.
हो ना.
हम्म
बाकी तिथे पण कायचे काही कार्यक्रम वगैरे राहत असतील ना मोठे.
को म्हणजे इथं का गणपती. शेगाव मध्ये काय आता सध्या काही नाही प्रगट दिनाले असते उत्सव मोठावा. की काही नाही मग बाकी म्हणजे दर्शन नेहमीच असते तर नेहमीच गर्दी राहते तिथं कारण. एवढी पब्लिक. असते तरी पण असं बोर होत नाही काही नाही एवढी शिस्त असते तिथ.
अच्छा आणि तिथे स्वच्छता वगैरे पण खूप. ना मी ऐकलेलं आहे अस खूप हो ना.
थोडाही कचरा नाही कास पुन्हा. ते एवढे सेवक वगैरे राहतात ते सेवा पुरवतात ते असे कुणावर ओरडत नाहीत. त काई नाही.
सर खूप म्हणजे त्यांची बोलण्याची हे वगैरे पूर्ण.
हो ना.
एवढी गर्दी कि कधीही जा.
तिथे एकच मंदिर आहे ना तेवढं?
हो ते एकच आहे शेगावचं आणि त्याच्या अलीकडं थोडं आलं की आता महालक्ष मी म्हणून मंदिर झाले.
हम्म हम्म.
तिथं पण खूप भारी म्हणजे केदारनाथ बद्रीनाथ सगळे प्रकारचे जे जेवढे जो तीर्लिंग आहेत ना जसे. जसे तिथं आहेत तस इथं बनवलंय त्यांनी महादेवाचं.
हो का?
हम्म सिद्धपेठ म्हणून आहे. बघण्यासारखं हम्म बघण्यासारखं आहे तिथं पण.
ते पण खूप प्रसिद्ध असेल मग.
हो ते आत्ताच नवीन नवीन झाले त्याच्यामुंळ तेही खूप प्रसिद्ध आहे.
ओके.
हम्म.
बरं ठीक आहे चालेल मग.
हो, ठीक ये चालेल.
हम्.